हॅलो.
लवकर अवरलय?
हा.
हम्.
हॅलो.
हॅलो, हा लवकर आवरलाईस की रे?.
हॅलो.
हॅलो, आवाज यालाय काय नाही? हॅलो.
हॅलो. हा कुठ होतास रे? आवाजच येत येत नव्हता तुझा. पाऊस व्हालाय तुमच्याकडे?
हू ह. यालाय बारीक बारीक, ते नाही बारीक हाय बारीक मध्ये यालाय काय?
म्हणजे ल लय बारीक हाय, काय म्हणजे जरा मीडियम मध्ये कसा हाय.
मिडीयम नाही बारीक च हाय, पाऊस आता तर काय नाही हितं.
आमच्याकडे आला लई बघ मोठा. तयार होऊन बसलोय, यासाठी आणि पाऊस आला. आता तर काही येणार नाही
बस. मंगेश दा?
हू हू झाल डायरेक्ट. नुसत नाव द्यायला. नुसत नाव द्यायला.
नाव दे रिकामं.
हुं. शाळां सुटल्यांवरं जरां फोन करं कायं मलां म्हणजे किती नऊ पंचेचाळीस लां सुटतंय नवं लेक्चर
खरं आंता मोठा आलांय कायं पाऊस
होयं
हम्मं आंता टामिंग आहे नां अजूंन भरंपूर अर्धासा अजूंन कॉले चालूं व्हांयला
मगं मलां पोहोचांयला अर्धा तास लागतं कसं पणं पोचले तरं लेटस्ट होणारं बघतो झालं
जां जां लवकरं
हम्मं हमं उगांच आंघोळ केलो अंबा असं वाटांलय पाऊस तरं हांय आंता मलां कांहीं माहित नव्हतं रे उठलो डायरेक्ट साडेसात लां डायरेक्ट आंघोळ करांयला गेलो अं कां कां अं बघूंया कायं होते कायं नाहीं हम्मं तुझ्यां दवळ्यांसाठी यायचं नां ठीक आहे कलं
थोडंडे दे नां
हम्मं हं आंज कोणाचं चेतन सरांचं लेक्चर होईल बते
फिटनेसरं
हम्मं बंट होईल मलां वाटतं असं हम्मं आणि मगं कायं
आणि कानेवगं कायं व सगळं उवडूंन बसलेल म्हणजे जरं टांक करतं बसायंच सगळयांने तरं उद्या म्हणतं तरं
कां लयं ट्रान्स्क्रिप्शनचं पणं याल्यांत नां
कां
हम्मं हम्मं
हं करतं करने मं हेचं करतांना झोपल्यां लवकरं झोपल्यांले
लवकरं झोपलं झाकांत वाजंता
व्हंय कायं
लवकरं म्हणजे आंठ नव्व वाजंता
रपारप लवकरं म्हणजे आमचं साडे दहा आणि अकरांचे
हम्मं
लेटं म्हणजे मगं दोननी दोननी एक आणि दोन उद्यां संडे
कुठे चांला झोपतांय कसांला झोपतांय कसांला उगोत नाईटंवाई कलांमक
नाईटंव्हाई
नाईट पाळी कराय
करा ह.
अजून दो दोन पर्यंत जा जागरण केल्यास अजून दोन दोन तास जागरण केलास तर माझ्यासोबत येऊन काम कर की मग त्यापेक्षा भारी आठ तास निघून जाते ह.
अरे दो म्हणजे आता बोलत बसलो कणी इकडे तिकडे जरा असत हे ते करत बसलो कणी मग ते टाईम कसं जातय कळत नाही रे.
नाश्ता झाला?
नाष्टा बिष्टा काय नसतो फक्त चहा प्यायचा.
नुसत एवढंच भूकूक लागत नाही काय तुम्हाला?
होय चा प्यायचा रे. चहा सगट जरा बिस्कीट खायच हम्म. म्हणून तू नाश्ता करतोय आमचा एवढ्या लवकर नाश्ता क सा करणार मम्मी आता उठल्या मागाशी.
हम् आमचं तर असस्ते अबा तस पप्पना पण कामाला जायचं असतय आठला म्हणून कर
पापाच अस आहे की सकाळी सकाळी मम्मी करत नाही.
सहाला उठत्या मम्मी. आणि काय मग, एस आ एस आय बी चालू केलंस काय नाही मग?
काय एस आय बी? भावाच्या हेच्यावर चालू केली की.
भावाच व्हय, भाऊ काय काम करायलाय काय नाही?
बाऊ व्हय? नाही इंटर्नशिप चालू आहे त्याची.
हम्-हम.
इंटर्शिप चालूय इंटर्शिप.
हम्-हम्. कॉल आला थांब.
इंटर्नशिप झाल्यानंतरन
त्या गावात गेला आता.
चालू होईल की म्हणजे आता एक इंटरशिप चालू आहे सध्या तर
हॅलो.
हा.
आता आवाज येलाय बघ. पावसाळ्याचा पण आवाज यायला आता.
हेडफोन कनेक्ट केलायस काय?
हम्. मर्दा असा काही आवाजच येत नाही लवकर, ब्लूटूथ घाला नाही तर.
काय? रव्या तेनी स्पीकर लावायला पाहिजे होती रे.
हम्म.
हनी?
नुसत कॉल करा आणि कॉल कट दोनच ऑप्शन आहे. प्रोजेक्ट चा काय विचार केलास?
प्रोजेक्ट ते ऑनलाईन बुक्स वर करायचं म्हणतोय.
भारीय की, लायब्रेरी मॅनेजमेंट सिस्टेम.
हम्म. लायब्रेरी मॅनेज नाही, बुक स्टोर करायच आपण‌ लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम आणि ऑनलाईन बुक स्टोर फरक आहे का एकच येते.
हां हां तेच की काय. मग तो ऑनलाईन बुक विकत घेत तेच नव्ह?
हां ते तस करायच आपल्याला, मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे लायब्ररी मॅनेजमेंट आणि त्यामध्ये काय फरक काय येणार मग ते? आला पाऊस इकड बघ आत्ता. आत्ता पाऊस आला मोठा.
पास झालाय बघ.
ह लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम आणि ह्याच्यामध्ये काय फरक येणार मग? बुक स्टोअर मध्ये?
लायब्ररी मध्ये कस आहे आपण, बुक स्टोर मध्ये बहुतेक फुक म्हणजे, आता घेऊन जात नाही रे पुस्तक, डायरेक्ट विकत घ्यायला लागते. पण लायब्ररीमध्ये घेऊन जाऊ शकतो नव्ह थोड्या दिवसांसाठी अस? तुला पाहिजे असल तर ते कार्ड बनवायच. आणि मग ते घेऊन जाऊ शकतो आठवडाभर साठी, आणि मग ना अस ते फायनो नसते ना असेल तर. आणि बुक स्टोर मध्ये कस, डायरेक्ट तू विकत घेणार?
बाय करायच हां.
हां त्यात बाय पण लायब्ररीमध्ये बहुतेक नुसत वाचायसाठी असत, बाय करायच नसतय बहुतेक.
बाय करायच नसते ना.
हम्म बाय नसतर, अभिषेक नी केलाय की. लायब्रेरी मॅनेजमेंट.
अभिषेकने मला पण मला कॉल केलता काल कसा म्हटला काय काय करायला.
मला दाखवालता रे परवा. म सांगितल भारी आहे कर मग करणार असेल तर.
हम्म
तसलच होत काही तर लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम.
नाही पि डी एफ पाठवला की मला हे करणार आहे. त्यामध्ये ते नव्हत रे येत. ती म्हणते हे नव्ह तर तिने आउटपुट दाखवला मला अस अस आहे ते तर त्या आउटपुटमध्ये ह्यांनी
साधा होत रे ते आपल्या पायथन सारख.
हा साध हां साध होत म्हटल यामध्ये म्हणल च चार टाक म्हटल हा आणि त्याच्यामध्ये जरा अस. ते कुठे विचार म्हणल टेबल कसा आहे.
ते फ्रंटन
फ्रंटेड जोडायचा म्हण हा तेच की फ्रंटेन जोडायचा म्हणा या सगळ्याला ते बघ म्हटल कस.
ते नुसत डिझाईन पाहिजे तुला डिझाईन पाहिजे नुसत त्याला. कारण सगळ होत होत त्याच चांगल
बॅकेंड होत सगळ तयार केलेला फक्त त्या डिझाईन नव्हती.
हा फक्त नाही फक्त ब्रॅकेंड होत ना. त्या मग सगळं ते हा प्रिंटेड नव्हतं.
ते नी ऍड केला तर होतेय भारी आ?
हम्म मोठा आला पाऊस म्हटलो.
ब्रॅकेट हो हाय
मला लॉगन करायचा आहे फोन.
हम्म.
त्यांनी काय गेट न काढल्यालेला म्हटला त्यांना प्रोग्राम सगळा तो?
हम्म हम्म. मला पण गेटअप उघडायचं हाय.
गेटअप माझ्याकडं प्रोफाईल तयार आहे बघ. काय गेटअप
लिंकडइनंवर बघत बसलेलो रे. मित्रांनी आमचे काय काय केलंत बघा.
तेच.
अर ते शाईनचं कूपन पाहिजे होतं रे मला.
हा की आहे हाजारला आठशे रुपय, हाजारला आठशे रुपये.
ते चौऱ्याहत्तर रुपयेला नाही काय ते?
हम्म तेच की हजारला आठशे ते नी.
हजारला आठशे व्हय दोनशे रुपये मध्ये भेटते नव्हं ते.
तू परवा दिवशी मावगलाच नव्हं काय?
मागवले खरं परत पाहिजेल होतं ते. अजून आहेत त्यात माझ्याकडे पैसे, हॅलो. अम्म? हम्म मी मागवलेत किती सहाशे रुपयेच मागवले थांब बघू दे.
काय मगवलेस काय आप पॅट मागवलीस का?
साडेतीन व्हय साडेतीनशे आहेत अजून.
पाठव की मला जरा, म्हणजे मी पण मागवाय मी एक पॅन्ट मागवली काल.
हम्म हम्म अरे मला ते कूपन पाहिजे रे चौऱ्याहत्तर मध्ये आठ हजारच कूपन. पॅट मागवायचं बघालोय, ते दोन्ही कुपन मी लावू शकतोय का एकदम?
कुठलं ते मी आ शकतो तो?
दोन्ही कूपन.
होते होते होते की मी काल विचारलो आणि केलो. काय होती माहितीे का निम्मे
बघू फुक, आ?
ऐक तुला सांगतोय काय काय तुझ्याकडे पैसे किती सांग जरा माग?
साडेतीनशे रुपये आहेत.
साडेतीनशे आहेत क नी तेराशे स तेराशे चौदाशे रुपयेची ॲड करायची खरेदी.
हा.
ए कॉल कट होतय बघ परत लावल्यावर सांगतो तम तुला एक दोन मीनट राहिल एक दोन सेकंड राहिल्यात. परत लावू का कॉल मग सांगतो तुला? हम्म थकलय की